हॅलो.
हा बोला मार्केटला किती वाजता जाणार आहे तुम्ही.
मार्केटला. साडेपाच ला आता जरा जेवण आवरणार. जेवण आवरून जातोय ना मार्केटला यायला वेळ होतोय. मग साडेपाच ला जाणार. साडे बसल झालं गेले बाजार असतो. आमच्या इथला र रविवार. होय होय आज रविवार आठवड्याचा बाजार.
हां हां हां.
हम्म तेच म्हटलं. फिरायला न्यायला फिरायला पुण्याला जायाला. अक्कलकोट ला गेलो तर इथल्या इथं गेलो तर ओरडत्यात. त्यामुळे एवढ्या लांब नेणं कठीणच आहे.
कारण म्हणत्यात तुला नसतं ती सोडवली. आणि ती भारडवाडी सोडवून दुसऱ कुठल नको. हो एवढ्या लांब नेल. एका एक दिव त्यात.
सोसलं नाही. तुला आणि एवढ्या लांब पुण्याला जा म्हणजे मग पॅक होशील नंतर. उलट्या करून करून.
प्रवास सोसना झालंय पहिल्यासारखं पहिला जाईत होतो. ट्रीपला आणि आता सोसना झालय कशा.
हम. हे राधानगरी मोठं डॅम आहे ना. आम्ही येऊ की आम्ही आलो. तुम्ही नाही नाही आम्ही तिकडे आलोच नाही.
टॅम राऊतवाडीत आता म दब्याला आहे तिथं. राधानगरीतच.
हम्म. हम्म.
मोठाय. आ त्या डॅम बघायला आलासा की, फोन लावा या मग आमच्या
हो हो हो नक्की नक्की.
हॅलो.
ते हां मग आता तुमचे मिस्टर कुठे कामाला गेले का. आज घरीच सुट्टी आहे त्यांना.
कामाला अ.. समोरच आहेत. मग त्यांना मी रात्री. तरी म्हणल तर म्हणत्यात मला येतोय वेळान येत्यात. ना संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता साडेआठ वाजता याला. मग आलेत की जरा जेवलत की फोन बघत बसत्यात ते कधी कॉल करणार. मला म्हणतात मग आता दोन तीन दिवसात. तुझ पण क संपव आणि माझं पण संपव. तास्कर हम्म. म्हणून म्हणलं आता मीच करायचं ते फु हम फुकट का घाल नको राहू दे म्हणत्यात. मी दिले हे करतोय मग म्हटलं असू दे करतो आता. तर मगाशी आणि येऊन सांगून गेल्यात. उठ आणि तेवढं कॉ एक दोन कॉल तरी कोणाला तरी लाव माझ्या फोन म तेच.
म्ह म्हणल‌ लावतो आता तुम्हाला म्हणल तुमचं राहिलेलंच मॅडमांना एक बघतो. मॅडम फोनच उचलना झाल्यात त्यांना एक लाव तो पाच म्हणजे तुमचे पाच त्यांचे दहा होतील मिस्टराचे.
बरोबर हो. आणि हे संपवले की मग पुढचे टास्क. कराय मोकळे मी ते, बाकीचे टास्क आहेत ना ते तुमच्या हिशोबाने करायचे. त्याला जास्त वेळ नाही म्हणजे दहा मिनिट केले तरी. चालतंय आता हेला कसं समोर एक माणूस लागतोय ना.
हा हा. दुसरी मध्ये रेकॉर्डच ते आपल्या आप. पण करायला चालतंय ओ. काय पण म्हणजे कोणतं पण रेकॉर्ड हे. ते नाही हे कसं समोरचे माणसं. संग बोलायलाच पाहिजे‌. हे असं फोन फ्रेंडचा टास्क काय तसं दुसऱ्याच नाही.
किती मिळते काय माहिती पैसे पण आता करू आपण.
आता कधी, करून ठेव्हायच किती येतील ते येतील. तेवढं दोन हजार रुपये जर आले तर थोडंच झालं. फोनवर बोलायच आता कॉल काय आपला दन ती. तसं म्हटलं तर हिशोब घातलं तर चार महिन्याचा रिचार्ज आपला आला म्हणायचं. फोन.
हा हा वर्षाचा माकडा हा सहा महिन्याचा पकडा सहा महिन्याचा रिचार्ज.
मग सहा मते, चारचोक सोळा चारा पंचे वीस सहा महिन्याचा रिचाज मग का सोडाचा? तेवढ तरी फोनच तरी भागल आपल्या.
हं
दुसरं नाही भागल तर फोनच तर रिचार्ज तरी भागला दुसरं काही येऊ दे नाही येऊ दे.
हा आणि ते काय झालंय माहित का ते? सुरू केल्यापासन आता असं झालं की ते कधी संपवतोय. कारण मध्ये सोडून काय त्या हा मध्ये सोडून चाल काय उपयोग नाही.
होय कंप्लीट करायलाच पाहिजेत ओ आणि ते हे ज काय ओडीओ जात ते आपल आपण कधी पण कंप्लीट करू शकतोय घरात बसून. हे म्हणजे समोरच्या व्यक्तीकडन बोलून बोलायचं आपण हे करायच त्यामुळ हे. पटपट कंप्लीट केलेला बर असतं नाही.
हम्म आणि आज सुट्ट ते आज मुळात वेळ आहे, त्यामुळे होऊ शकते ते. पुन्हा एकदा काम सुरू झाले ना आठवड्यात. मग ते कॉलच जरा अवघड होतय.
होय कामात असलं की वेळ भेटत नाही ना सुट्टी अस वेळ आहे तोपर्यंत कॉलच कंप्टलिट करून घ्या लागत म्हणूनच. मी पण आता म्हणला एक दोन दिवस. पाऊस नाही तर आपलं माझं पण कॉल कम्प्लीट करायचं अण त्यांची पण कम्प्लीट. करायचे म्हणजे कधी ओडीओचं काय म कसं पण आपण घरात बसून करू शकतोय. एकदा पाऊस चालू झाला की दिवसभर.
ह्यांना टास्क कधी आलेत? का तुम्ही आधीच ह्यांच रजिस्टर केलता तर?
नाही नाही त्यांच त्यांना मला फोन फ्रेंडचा यायलाच नाही माझं ओडिओचं टास्क युनिट माय पंधरा महिना झाला आणि फोन फ्रेंडचा मी किती चा पाच सहा वेळा. ग्रुप वर मेसेज टाकला मला फोन अ फ्रेंडचा टास्क आला नाही फोन अ फ्रेंडचा टास्क आला नाही. मग ते परवा मला पाठवलाय त्यांनी, मग त्यांना कस जे. त्याने ऍप चालू केला आणि ओडिओचा पण लगेच आलाय त्यांना. आणि आपला फोन अ फ्रेंडचा पण लगेच आलाय त्यांनी करायलाच नाही तो मग मी काल जरा ओरडल्यानंतर मग ते. चालू करून ठेवले आणि आज सांगून गेलात कर म्हणून. म्हणलं करा तरी, तेवढं तरी दोन तीन हजार रुपये आलं आलं, का काय हे करायचंय म्हणलं? मग म्हलं तुझं तू बोल मी काय कवा येणार कधी बोलणार? आणि तुझ तू हे कर म्हणल, सांगून घे.
हो आपण ना पुढचे कॉल आहेत ना पुढचे चार राहतेत ना तर आपण काहीतरी एक एक विषय घेऊन त्याच्यावरती भाषण करू म्हणजे काय होत माय. बोललं हा कारण हे आपलं लय जनरल जनरल झालंय सगळ. म्हणजे तुम्ही काय करता आम्ही काय करतो सगळं आता. माहित झालंय आता सगळं, हम्म.
कोणता तरी विषय, तुम्ही एक विषय बोला कोणत्या विषय बोलायचं ते मला सांगा. तो विषय घेऊन मी बोलते, अस चार चार दहा दहा मिनटच चार चार कॉल कमप्लीट करूया.
हम् आणि काय एका विषयावर आपण दहा दहा मिनिटं बोलू शकत असं काही नाही.
हम तेच की कोणता विषय म्हणते हे किचार मला हे करा म्हणजे सांगू आपण बोलूया.
हो हो हो. हे बरड, सगळे तुमच्याकडे बरड आडनावाचे आहेत का?
बरड नाही बारड ब ला काना हे. त्याला तुम्हाला ते बरड दिसल का? उत्तम भारत
वाचत बरडच वाचते मी म्हणलं बरडाच.
उत्तम बारड त्यांचं मिस्रांचं नाव उत्तम माझं नाव स्वप्नाली.
हा ती येतय तिथं नाव येतंय.
ट्रू कलरला नाव पडतात ना तुमचा पण नंबर जरी सेव्ह नसला तर. तुमचा अनिकेत माळी नाव सेव हिला पडतेयच ना. ट्रू कॉलर ला हम्म होय.
ता अ रानातलं तर तुमची झालीच कामाच्या वेळी बांधकामचित्र्रात तीच तीच सुरू सुरुवातच नाही झाली पण आता ते उ पाऊस येऊस तर काहीच नाही ना.
काहीच नाही पाऊस आला किं चालू एकदा तट्टा चालू झाला की. मग बंद नाही गणपती गणपती एयीसपरेंत चालूच. होंद एक सारखं काम चालू हा ते आता मग रोप लावायची मग ते हे करायचं ते उगवून आल्यानंतर त्यात भांगलायचं मग चना परत मांडायचा मग मूग भांगलायचा साधूच अस ते हे प हे प्र मग अ जरा फत मोठं विषय पोसावलं की एक पंधरा दिवस एक महिनाभर सुट्टी असते म्हणजे भात कापणीपर्यंत मग आणि महिन्या भात कापणी चालू झाली की आणि महिना दीड महिना. काम कापायचं ते मळायचं ते वाळवायचं पिंजर गोळा करायचे. मग शेंगा काढायच्या मग नाचं शेणलायचा अशी कामं चालूच.
दिव दिवाळीपर्यंत तो
हा य यंदा दिवाळीच्या पुढच जाणार आहे कारण. अजून सुरुवातच नाही ना गेल्या वर्षी दिवाळीत न झालेलं. हे करून मी शेताकडून यायचं आणि रोज एक एक एक एक पदार्थ बनवायचा एक- ते एक दिवस मग एक दिवस सगळ्यांना म्हटलं मी काय शेताला येणार नाही. भात कापायला किंवा मळायला तुमच तुम्ही जावा घरची मग चौघजण गेलीत. मग म पोहरासनी घेतलं आणि हे केलंऊ वर गेलो. आणि सगळे एका दिवसात चकली करंजा चिवडा लाडू सगळे पदार्थ एका दिवसात इक दिवस संध्याकाळी सात वाजे परेत बसलो सगळं बनवलं आणि मग जेवण बनवलं असं केलं. आणि दुसऱ्या दिवशी आणि मग तेहि केलं दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन होतं दिवसभर शेताला गेल आणि येऊन मग लक्ष्मीपूजन केलं असं केलं. कारण दिवाळीतनच गेल्या वर्षी कापणी आमची आलेली नाही. यंदा हय निव्हांत ये ना दिवाळी खाल्यानंतरच येनदिवाळी खाऊनच जायच कापायला भात.
कारण ते ह्या वेळेस पावसानं वशे गंडवलेय ना.
हम् आणि ते कसलं अ कसल तरी हेण अ हे झाले ना तयार समर कोणतं वार.
हे लाहन लहाने लहाने नव.
हा तेच की मी रा-
हा येल नि नो असला की कमी पाऊस येतो आणि लाणी नाँ असला की जास्त पाऊस येतो.
मग गेल्या वर्षी लाल इन होतो वाटतं. आणि यंदा ते या लिहिण त्यामुळे चक्रीवाज ते वार तयार झाले त्यामुळे पावसाला ते ढगत तयार होईना असं ते मी गुगलला सर्च केलं ना ते वाचत होते आत
हो पुढल्या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो की ते पावसाचं कसं असतं. अ व्हडिओ म्हणतो पुढल्या कॉलला. हे झाली नऊ मिनटं झाली का अजून एक मिनटं
एक मिनट ह चालतेय मग आता काय. करा माहितेय पाहुणे पाच वाजली मला पण आवराय पाहिजे मी. संध्याकाळी बाजारातून आले ना बाजारातून आले आले की सात नंतर सात ते आठ या टाइमात दोन दोन कॉल होतात माझ. आणि त्याच्यान तर दोन दोन करू या असं करू या.
हो चालते चालते हो एका मिनिटात एका ह्यच्यात ना एका तासात कीती पाच स पाच कॉल होत्यात.
मग ते तेच की मग एका तसा चार चार करूया एक सात ते आठ पर्यंत चार होतात. दोन दोन होतात हो तुमचे दोन आणि माझे दोन होतात आणि त्याच्यानंतर जेवन झाले की दोन दोन. करूया असं करूया ह चालेल मग चाले दहा मिनटं झाले का बघा.
नाही अजून एक तीस सेकंद आहे सुरू आण ते काय हो ते कमी पकडते तो इफेक्टिव्ह मिंट ते कमी धरतीत. आपले आपण दरी दहा मिनिटं बोललो
अ तमम तुमच कुठल्या कॉलमध्ये पाच आणि ते ह दाखवते दाखवायचं बंद केले काय ति ते डॅशबोर्डला काय दाखव. कोते म्हण
येेत य. ते दाखवते कधी दाखवते कधी नाही पण आपले दोन मिनटं तीन मिनिटं पाच मिनिटं असंच धरयती.
सगळ्या कॉलचं
हा मग प्रत्येक याला तसंच धरलंय आता मग पैसे आल्यावरच कळेल कि ते कसं धरलंय त्यांनी.
हम्म हम् हम् ते म्हणजे पूर्ण दहा दहा मिनिटे धरत नाहीत काय ती?
नाही नाही धरत नाही धात त्यातले फक्त इफेक्टिव्ह धरतात मग ते म्हणूनच पन्नास कॉल येत्या. पन्नास हे येत्यात फक्त तुम्हाला ऑडिओ येत्यात.
अ हा म्हणजे अ हे जे योग्य वाटते ते धरत असेल दुसर कट करून टाकत असेल ते
हा तसंच काय तर चाल ते ठेवतो मी इकडून पोन आता. तुम्ही आल्यानंतर मला म कॉल करा
ओके ओके.